हा, बोला काय म्हणताय. आवरली का काम.
काम आता जेवण कुकर वगैरे झालेल आहे.
अच्छा
आता भाकरी किंवा चपाती असं काहीतरी करायच गरम गरम.
अच्छ अस प असं काही नसते की. सकाळी ही चपाती केली पाहिजे. संध्याकाळी भाकरी केली पाहिजे अस काही नसत का? जस माझ्या घरी कस आम्ही सकाळी चपाती करते. आणि मग संध्याकाळी
कस झालय आमचे म्हणजे लहान लहान पोर शाळेत जातात. त्याच्यामुळे त्यांना त्यांसाठीच चपाती करावी लागते.
हा हा हा
मग संध्याकाळी कस सगळी घरी असतात म्हणून भाकरी
हा सेम आमच असच असतय. पण भाकरी कस जास्त जास्त करून आमच्या घरात खाल्ली जात नाही ना. मग आम्ही दोघच खातो. मुलांना कसं सवयच नाही लहानपणापासून भाकरी खायची.
तुमची मुलं लहान आहेत का?
नाही आहेत मोठी जरा. पण ते कसं होतय कि त्यांनी कधी भाक करी खाल्लेलीच नाहीये. अ आम्ही हा म्हणजे आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये होतो ना. त्याच्यामुळे त्यांना तिथं माहितच नाही की भाकरी असते म्हणून.
हा हा हा हा
मग त्यांना ती सवय लागलेली आहे. तर ते खात नाहीत. मग आमच्या दोघांसाठी कसं दोन भाकरी केली कि आम्हाला बास होतात. मग सकाळी चपाती करायची आणि मग संध्याकाळी भाकरी करायची. जर त्यांना हवे असेल तर मग रोटी बनवते.
हा हा हा हा हा हा हा
हा आणि मग मी कसं आता नोकरी करते ना. त्याच्यामुळे मग आत्ताच आले.
तुम्ही म्हणजे अ कुठे नोकरीला आहेत? असं म्हणजे अ त्याच्यामध्ये
प्रायवेट अ नाही बिजनेस बिसनेस नाही. प्राइवेट हेच्यामध्येच आहे मी.
हा हा हा हा हा. आमचं कसं आहे? आमचं पण एक म्हणजे हॉटेल आहे.
अच्छा.
हा. त्याच्यामुळे संध्याकाळच वगैरे तिकडे असतो.
अच्छा.
आणि बाकी मी हाऊस वाईफ आहे. कधी मदत वगैरे लागली तर- अ ह्यांना, यांच्या बरोबर जाते मी.
अच्छा.
संध्याकाळचं वगैरे, आमच ती लाईन जी आहे ती- अ. व्हेज-नॉनव्हेज, शाकाहारी मांसाहारी दोन्ही पण आहे.
अच्छा. कुठे आहे मग ते? आम्ही पण येतो कधीतरी.
हा. ते इथे इचलकरंजीला कबनूर- कबनूर रोड आहे ना?
हा हा हा.
तिकडे. इचलकरंजी मध्ये. ती लाईन सगळी आमची जी आहे- ती सगळी अ- संध्याकाळंचच होतय. आमच्या हॉटेलचं नाव दैवत आहे.
अच्छा.
मग तिकडे कसं? मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही सुुद्धा जेवण असतं.
अच्छा. मग दिवसभर असतं कि कसं फक्त संध्याकाळचं?
संध्याकाळीच असतं.
अच्छा. संध्याकाळीच असतं.
हो. कधी तरी आलात तर या. भेट द्या.
हो हो. येऊया ना. हूं. हं. बघायला पाहिजे ना कसं असं वगैरे अच्छा.
गुरुवारी आणि आमच्या इथे कसं? त्या आमचे जिथे हॉटेल आहे- तिथे म्हणजे बड्डे किंवा लग्नाचा वाढदिवस काही कार्यक्रम छोट- गेट टुगेदर असं काही असल तर ते सुद्धा असतं. तुमच्या हॉटेलमध्ये. म्हणजे ते कसं आम्ही त्या हॉलच किंवा कसला आम्ही काय त्याच- पैसे वगैरे काही घेत नाही. जे काय ते तुमच्या जेवणाचं आहे तेवढंच.
अच्छा. मग तुम्ही संध्याकाळचेच असं का चालवता? सकाळी का नाही चालवत मग?
सकाळीच कसं झालंय? ते व्हेज, नॉन व्हेज असल्या कारणाने कोण सकाळच एवढं जेवायला मागत नाही ती लाईन. आणि कसं? सकाळची असतात तर कोण नाश्ता वगैरे किंवा- काही असं खातात. संध्याकाळचं जेवण फॅमिली जी असते- ती संध्याकाळचीच येतात.
हां. म्हणजे कुटुंबांना घेऊन येत असतील?
कुटुंबांना वगैरे, हा. म्हणजे कुठे घरात बसून किंवा आज काहीतरी वेगळं- खावं असं असतं किंवा काय असतं? तर ते सगळे कुटुंब सगळी संध्याकाळचेच बाहेर येतात.
अच्छा. मग तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मांसाहारी मध्ये काय काय असं वेगळं बनवता?
अ. जसं की चिकन आहे. चिकनचे सगळे प्रकार आहेत. मटन आहे. मटणचे सगळे प्रकार आहेत. आणि शाकाहारी मध्ये जसं पनीर आहे. पनीरचे सगळं जेवढे प्रकार आहेत ते आहेत.
अच्छा.
काजू पनीर किंवा असं- पनीर मक्कनवाला किंवा अंडा करी. शिवाय अंड्याचे पण खूप प्रकार आहेत आणि आमच्या इकडे कस? थाली सिस्टम आहे परत अ प्लेट सिस्टम पण आहे असं.
अच्छा थाली पद्धत आणि प्लेट पद्धत असते मग. प्लेटमध्ये अन थालीमध्ये काय फरक असतो.
काही नसत म्हणजे त्याच जे तुम्ही आता समजा आमच जे दैवत. स्पेशल चिकन आली आहे त्यामध्ये तुम्हाला. सगळे प्रकार असतात जसं का तुम्हाला हांडा हांडा टाईप असत जसं काय. मटन हंडी किंवा चिकन हंडी तेचत. तेवढं तुम्हाला म्हणजे तिघं चौघंजण खाऊ शकतात असं त्या प्रकारचं तेवढं असतं.
अच्छा. मग तुमच्या ईथला असं वेगळं आणि खास असं कोणती असते थाळी. जस की जर समजा कोणी जर असं म्हणलं की बाबा तुमच्या इथला असं लोक. प्रिय थाळी कुठली सांगाल.
आमच्यात लोकप्रिय म्हणजे असं तेच दैवत स्पेशल थाली आहे. ते खूप फेमस आहे म्हणजे असं असं असं सगळेजण येतात तर ते आवडीने खातात. त्यामध्ये तुम्हाला खिमावाटी मिळते परत. तसं काय चिकन फ्राय चिकन मसाला.
अच्छा.
आणि आमच्या इकडे अनलिमिटेड अनलिमिटेड थाली आहे जसं की जेवढं पाहिजे. तेवढं भाकरी किंवा रोटी. भा भात असू दे जेवढं तुम्ही खाता हा.
अच्छा.
हे नाही की तुम्ही एवढं नाही तेवढं नाही अस काही नाही जेवंढ तुमच. पोट भरेल तेवढंच पोट भरून तुम्ही जेऊ शकता.
अच्छा.
म्हणजे अ आमचं असं ढाबा टाईप नाहीये. हॉटेलच आहे म्हणजे असं मोठं हॉटेल आहे. जसं की कोल्हापूर हायवे ला एंट्रीलाच आहे.
अच्छा.
म्हणजे त्या लाईनीला भरपूर तुम्ही कधी आलात का त्या लाईनीला.
काही नाही आम्ही जातो कधीतरी तिकडे पण आम्ही एकदम मधे. अ आम्हाला हे खायचं होतं खेकडा खायचा होता. आणि आम्ही शोधत फिरत होतो पण आम्हाला कुठच नाही भेटला त्या कमनूरच्या रोडला. आम्ही म्हणजे ज आम्ही कुठेतरी वाचलेलं. कि तिकडे असं चांगलं वेगळं असं काहीतरी भेटतं म्हणून. अ खेकड्याचं मग म्हणलं चला बघूया कधी तर. हा मग आम्ही कधी मला तर वाटते आम्ही कधी खाल्लेलंच नाहीे.
हो का.
शोधत होतो की कुठ असेल कुठ असेल हा. हा आम्ही मांसारी खातो पण आम्हाला ते त्यावेळेस ते खेकड्याचं काही तसंस. वेगळं काहीतरी असतं ना असं खूप खास असं मला वाटलं म्हणून चला बघूया म्हणून आम्ही. शोधलो आम्ही पूर्ण कोल्हापूर रोड निम्मागाल. ते गेलो तिथपर्यंत कमनूरच्या पण पुढे गेलो बघायला पण आम्हाला.
हां हां आमचं आम जे हॉटेल आहे ते वैशाली ढाबा आहे ना त्याच्या थोडा पुढे आहे. म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी ढाब. म्हणून आहे काय संध्याकाळच वे वगैरे मी असते तधी आला तर या मला फोन करा.
अच्छा.
म येऊन नक्की भेट द्या त्यानिमित्ताने. त्या निमित्ताने पण. तुम्हाला तिकडचं वातावरण किंवा त्या आमच्या जिथे आहे जेवन तेन ते तुम्ही जेऊ शकता.
अच्छा! ठीक आहे ना येऊ ना बघायला मला तर इथं जरा आवडत असेल म्हणायचं झालं ना तर थाली हाऊस म्हणून एक हॉटेल आहे तिथे त्यांची पण अशी अ थाली पद्धतच आहे आणि त्यांची थाली पद्धत मला आवडते. त्यांच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल की मर्यादित असं मिळत असल तर ते तांबड पांढरा रस्सा अस. अ आणि राईस पण असतो त्यांचा. म जो तुम्हाला हवा तेवढा खायला भेट
हो आमच्याकडे पण सेम तसच आहे. आमच्याकडे सोलकढी आहेत. तांबडा पांढरा रस्सा आहे खिमा वाटी आहे. म्हणजे अ भाकरी किंवा ज्यांना भाकरी लागते ज्यांना रोटी असते. कि बटर रोटी, नान काहीही म्हणजे जे पाहिजे तुम्हाला ते आम्ही
अच्छा! तुम्हाला काय आवडत मग जास्त त्याच्यामध्ये? तुमच्या हॉटेलमध्ये कोणता पदार्थ तर
आम्हाला म्हणजे जे ते मी सांगितलं ना चिकन फ्राय जे थाली आहे ती खूप छान आहे म्हणजे आमच्याकडे जे मी आवडीने खाते. जेव्हा चिकन तर असतातचं सगळ्यांना पण एक जरा काहीतरी आहे परत चिकन खरडा आहे. ते पण जरा स्पाई म्हणजे तिखट आहे भरपूर तिखट असतं. पण चवीला असतं.
अच्छा.
हम्म. असं खाण्यासारखं तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या एक दिवस. परत आमच्याकडे अस खेकडा आहे. खरं काय मिळत नाही.
नाही नाही मला पण नाही आठवत. मी खेकडा खाल्लेला मला वाटते मी खूप वर्षापूर्वी खेकडा खाल्लेला म्हणजे दहा-पंधरा वर्ष झाली खे कडा खाऊन. खेकडा मि त्याच्यानंतर कधी खाल्लेलाच नाहीये हा.
भरपूर आवडतो. मच्छी आवडते कारण की माझ माहेर मुंबई असा कारणाने.
हा आणि आम्ही इथं शोधत बसलो पूर्ण पण कुठं भेटलाच नाही आम्हाला.
हो काय? मला पण इकडचं म्हणजे आमचं जे जे हॉ टेलच्या फूडच एवढं काही मला मा- माहीत नाही. पण तिथे आमच्या जे आ त्या लाईनीला तर मला बहुतेक माहित नाही कि तिथे मिळलं की नाही.
नाही आम्हाला पण असंच कुठेतरी आम्ही बघितलेलं होतं. मग कुठली तरी रील वगैरा आणि त्याच्यामध्ये म्हटलं चला बघूया शोधूया भेटतय का?
आमचे पण अ तुम्ही इन्स्टामध्ये पण रील्स टाकलात हॉटेल दैवत. ते पण भरपूर तुम्हाला येईल रील्स इन्स्टामध्ये. इन्स्टामध्ये पण त्याचे व्हिडिओज भरपूर
अच्छा. आणि मग तुम्ही शाकाहारी मध्ये काय खाता? जसं की पनिश
शाकाहारी मध्ये शाही म्हणजे पनीर मक्ख नवाला काजू पनीर मिक्स आहे. पण हा काजू पनीर आहे मसाला ते पण छान आहे. परत अ पनी पनिर मक्खनवाला आहे ते जरा अ स्वीटमध्ये येत म्हणजे गोड मध्ये येत.
अच्छा.
ते पण छान वाटत खायाला.
अच्छा, चला ठीक आहे मग येऊ एकदा भेट देऊ नक्कीच. अ हा ओके. हा, हा.
हा हा चालेल.